हॅलो हो ताई आवाज येतोय.
हो येतो येतोय ताई
नमस्कार बोला
हा आपला आजचा विष आहे अ
मी हा हा हा हा हा बदल फॅशन या विषयाबद्दल आपण बोलूया.
हो हो
ह तर मला काय वाटतं की अ जस अ माणसाच म्हणजे जस जनरेशन गॅप गेला त्याप्रमाणे फॅशन पद्धती पण बद बदलत गेली नाही का म्हणजे पूर्वी पूर्वी कसे कपडे घालायचे पुरुष बायका आणि आता कसे घालायचे ह्याच्यात खूप म्हणजे ज फरक पडलेला आहे हम् तर पूर्वी पूर्वी म्हणजे बायका कशी घालायची कि बायका साड्यास नेसायच्या जसं म्हणजे न नव्व साडी च नेसायच्या बायका सगळ्याच त्या नव्व साडीमध्ये पण म्हणजे प्र प्रत्येक भागा भागात वेगळ्या पद्धतीने अ त्या साड्या नेसल्या जायच्या किंवा मग काही ठिकाणी पंजाबी ड्रेस पण घातले जायचे काही प्रांतामध्ये असं तर हा पूर्वी आणि पुरुषांचं तर काय धोतर असायचं आणि ते कोपरी शर्ट असं म्हणायचं त्याला अ तस ते खिस्से वगैरे असायचे आणि ते तसे घालायचे म्हणजे पांढरच असाचं जास्त करून म्हणजे रंगी बिरंगी तर नव्हतं पण आधी नंतर ती गांधी टोपी असायची असायची नाही का
हो आता कलियुगामध्ये आपण जी फॅशन पद्धती म्हणतो त्या त्यानुसार आपल्याला सकारात्मक अ एनर्जी मिळते असं ऊर्जा मिळते लोकांच असं म्हणण्यास की आपण आकर्षक दिसतो त्याच्यासाठी नाही घालायचा तो अ जो आपण नवीन काही पोशाख करतो तो स्वतःचा आपला आत्मविश्वास वाटतो त्याच्यानंतर आपलं व्यक्तिमत्व खुलून दिसतो तर आप आपलं म्हणजे आपल्याकडे बघण्याचा समोरच्या दृष्टिकोन बदल तो जेणेकरून आता समजा ते आपल्याल कम इंटरव्यू वगैरे असतात तिथे आपल्या ड्रेस कोड पासून आपल्या राणी मानापासून आपल्या फॅशन पासून म्हणजे पूर्वी जे गोष्टी होतात जे नॉलेज वर डिपेंड असायच्या आता त्या नॉलेज पेक्षा आपल्या राहणीमान मानावरून कळून येतात आपल्याकडे नॉलेज किती आहे त्याच्यापेक्षा आपले अ आपल्याकडे स्वच्छता किती आहे नीटनेटकेपणा किती आहे त्याच्यावरून आपला आत्मविश्वास कितपत टिकणार आहे ते आता समोरचे व्यक्ती ओळखू शकतील
हो बरोबर
पण तस पूर्वी नव्हत्या पूर्वी कसं होतं अ किती जरी एज्युकेटेड व्यक्ती असेल पण ते जी परंपरा असेल त्या परंपरेला टिकून राहायचो पण आता आताचा जो काळ आहे तिथे परंपरापेक्षा त्या ऑफिसमध्ये ड्रेस कोट कोणते चालतात आपल्याला त्या तशा पद्धतीने तश्या फॅन्सी असेल तर आपल्याला तस फॅन्सी घ्यावं लागत. अ तिथं एकदम नॉर्मल असेल तर नॉर्मल कुठे साडी वगैरे त्याच्यानंतर अशा अ कंपनी मध्ये तर आपण जे बांगड्या वगैरे घालतो त्या बांगड्या चालत नाही कानातले नाही. नाकात काही नाही असं प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या समजून मग आपल्याला आपली फॅशन करावी लागते. हे जर झालं आपलं अ आपण जिथं कामाला जाणार आहे. कामाच्या ठिकाणचे पण मग आता लक लग्न वगैरे असतात लग्नांमध्ये पण खूप वेगवेगळ्या फॅशन्स मध्ये आपल्याला नवीन नवीन हे दिस दिसून येतात. होय अ कोणी अ ड्रेस कोटचा जो असतो तो त्याच्यावर वेगळी फॅशन असते अस.
हो हो बरोबर बरोबर मलाही वाटत की कि म्हणजे पूर्वी जसं बायका साड्या नेसायच्या. पुरुष अ धोत धोतर घालायचे त्याच्यावरच त शर्ट घालायचे कोपरी वगैरे कोपरी बंडी म्हणायचे त्याला बघा. हा नंतर तर डोक्यावर टोपी असायची गांधी टोपी मुंडस. असं असायचं पण आता मात्र तसं नाही दिसत आता कसं एकदम कलरफूल्ल टी शर्ट्स वगैरे घालतात. मुलं काय मुली काय नाही का? हो आणि ते जीन्सच्या पॅन्ट वगैरे ते जास्त दिसतात म्हणजे पूर्वी हे नवारी साड्या वगैरे नेसायचे ना त्यानंतरचा काळ जो म्हणजे जो आमचा काळ की त्या काळी म्हणजे ड्रेस वगैरे घातले जायचे असे पंजाबी ड्रेस अ येची फॅशन होती. तेव्हा मग ते जरा वेगवेगळ्या प्रकारचे असायचे आणि फ्रॉक वगैरे पण मुली म्हणजे मुली मुली फ्रॉक पण घालायच्या. स्कर्ट मिडी होते. ते स् कटमिडी पण घालायच्या. पण कस असं छान वाटायचं बघून. त्यांच्याकडे फुल म्हणजे
आता मला एक आठवलं मी माझ्या मावशीचा फोटो बघ. फोटो बघितला तर त्यांना म्हणजे शाळेत जेव्हा त्यांचं हम्म पाचवी ते दहावीची जी शाळेत जाण्याची त्यांची हे होती दोन वेण्या असायच्या त्यांच ते स्कट त्याच्यावरती टॉप टॉप पण खूप मोठे असायचे आता आपण बघतो क्रॉप टॉप वगैरे अस सात
हा हा हम्म
पण तेव्हा फॅशन म्हणून ते स्कट हो ते फॅशन म्हणून स्कट युज करायचे. आता परत तेच बरीच आपल्याला बघायला मिळ ते की जुनी पद्धत ते आपण नवीन फ्‌‌शन पद्धत म्हण वापरायला लागलोय.
म्हणजे आता जरी मुली हा हा
लेडीज वापरत होत त्या आपल्या आजी वगैरे तर त्यांच्या ब्लाउज ज्या स्लिव्हज् असायच्या त्या आपण आता थ्री फोर साईजच्या ज्या म्हणतो त्या आपण त्या युज करायला लागू. गेलो आता ते आपण फॅशन म्हणून वापरतोय पण ते त्यांची परंप, बरा म्हणून वापरायचे
हो हो म्हणजे आ आता जरी मुली हे क्रॉप टॉप किंवा जीन्सची पॅन्ट वगैरे असं घालतात म साधारण आणि ते हे असत वन पीस असतो. तो गुडग्याच्या खाली असतो कधी कधी गुडघ्याच्या वर असतो वन पीस. असं घालतात मुली पण तरी असं काहीतरी त्यांचे डेज असतात कॉलेजमध्ये ठरलेले. त्या डेजमध्येध्ये त्या साड्या पन नेसताना दिसतात बघा हा तर पूर्वी जशी नऊवार साडी नेसायची ना, मग ती आत्ता फॅशन आली आहे नऊवार साडी नेसायची. म्हणजे ते पण मग त्या त्यात पण आहे ना त्यात पण मुलींनी वेगवेगळे हे केलेले आहे. म्हणजे वेगवेगळ्या टाईपच्या नेसायला लागलेल्या आहे नऊवारी साडी म्हणजे चार पाच प्रकार आहेत ते नववारी साडीचे पण म्हणजे, पूर्वीचच आता परत मला असं वाटत परत यायला लागले ती फॅशन पूर्वीची हा आणि ते खरंच छानच होतं पूर्वीचं म्हणजे आत्ताच्या जे मुली घालतात ते वन पीस वगैरे अगदी छोटे छोटे कप पडे वगैरे त्याच्याने काय होतं एक तर ते दिसत पण चांगलं नाही, डोळ्यांना चांगलं सुखद वाटत नाही आणि शिवाय कोणी काही बोललं तर मुलींना परत राग पण येतो खूप. त्याच्यानी त्यांच्यात क्लेशश निर्माण होत तात.
आता त्यांचं आता ताच जे जनरेशन आहे त्यांचं काय इतरांची आपण नक्कल करण्यापेक्षा आपली स्वतःची ओळख वेगळी निर्माण करतोय असं त्यांना वाटत. आणि ते अ ते फॅशनच्या याच्यामुळे आपल्याला आपला आनंद उत्साह आणि आपल्यामध्ये सग सकारात्मक अ सकारा त्मक निर्माण होते. ते आपल्यासाठी खूप गरजेची असं आताच्या जनरेशनच्या मताने जर म्हटलं तर हे आता असय त्यांच.
हा आणि कसं आता बघा ना पायात घालायचे वाहनांच्या बाबतीत पण अ म्हणजे आधिक कस साध्या चपल्या वगैरे घालायच्या, बायका पण म्हणजे नंतर नंतर सँडल पण घालायच्या पण त्याच्या खूप जास्त उंच टाचा नसायच्या. पण आता इतक्या उंच टाचांचे ते सँडल घालतात मुलींना त्याच्यामुळे काय होतं की पाय दुखायचा प्रॉब्लेम लवकर सुरु होतात, टाचा दुखायला लागतात, पाय दुखायला लागत गुडगे दुखायला लागतात. अ कारण कसं असं चालताना ना असं व्यवस्थित हे तोल पण सांभाळ जात नाही.
पण योग्य ते आम्हाला जरी वाटत योग्य ते चप्पल जी होती पायात घालायची. ती अ आधी बनवायचे ते अ चप्पल बनवणारे बनवायचे ना ते कशाच्या कात काही म्हणतात ते गुराढोऱ्यांच्या कात तडी पासून आपण त्याला चांमड्याची चप् प्पल म्हणतो. हो ते जे आताच्या ते चपल वाप रलेले आहेत अजून पण काही लोक वा परताहेत. पण त्या व्यक्तींच्या पायांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही जस की पायांना भेगा वगैरे पण पायांना आग होणे अशा गोष्टी अ म्हणजे अ ते फॅशन नाही करत ना मग. ते स्वतःच फक्त संरक्षण करतात त्यामुळे. ते वेळ वे वेगवेगळ्या आजारांमध्ये बळी. पण नाही पडत आता हे फॅशनच्या नादामध्ये काय खूप लवकर म्हणजे. कमी वयात आपल्याला आजार पण चांगले अ हे होऊन जातात ना चांगल्या व्यक्तीला पण भरपूर आजार होतय आता.
खरंय खरंय म्हणजे कस ते पूर्वी चांमड्याचे चप्पल होते ते खरंच तुम्ही म्हणताात असं बरोबर होतं पण आता कसं प्लस्टिकचे अ बुट हे प्लास्टिकच्या चप
हो आता पावसाळा आला की प्लास्टिकचे च अ चप्पल वापरता. श वापरतात.
हो. त्याच्याने कस अजिबातच अ चांगलं वाटत नाही ते नुसत गरमी होते घाम साचून राहतो.
हो आणि तो घाम साचल्यामुळे आपल्याला पायाला इन्फेक्शन वगैरे
इन्फेक्शन होतं खाज येते पायाला हा. तर मला अस वाटत की म्हणजे अ फॅशन अवश्य करावी पण त्या फॅशनमुळे आपल्या स्वतःला त्रास होणार नाही किंवा मग दुसऱ्याला दिसायला पण अ वाईट दिसणार नाही अशा पद्धतीने अवश्य फॅश त्यान कराय. प शरीर पूर्ण झा जाईल अशा पद्धतीने राहा मुलांनी काय किंवा मुलींनी काय नाही का ह. तुम्हाला काय वाटतं. हॅलो.
फॅशन करणं गरजेचं आहे पण योग्य वेळेस फॅशन केले तर खूप चांगलं हे. आपल्याला अ जिथं गरज गरजेचं वाटत तीथे आपण फॅशन गेली तर खूप अ नक्कीच ते चांगलं ठरेल.
हो हो. हो. आणि व्यवस्थित राहिलं. तर आपल्याला स्वतःला पण चांगलं वाटतं ना आपल्याला स्वतःलाही फ्रेश वाटतं. त नाही का ह. तुमच्याशी बोलून खूप छान वाटले मॅडम.
तेवाद मॅडम.